हो.
नमस्कार.
नमस्कार कसे आहात?
मस्त तुम्ही कसे आहात?
मी पण खूप मस्त आहे.
हम्म काय चाललंय?
पण निवांत आहे बघा.
हो आज आपण निवांतोत.
बदल या विषयावर चर्चा करूयात आमच्याकडे आहे पण खूप कमी आहेत. तेवढा अत नाहीये म्हणूनच आजचा विषय े हा हवामान बदल या विषयावरच बोलूयात आपण
बर बर ठीक आहे ठीक आहे. हवामान तर भाई हवामान बदल झाला तर
खूप बदल जाणवत आहे कारण तुमच्याकडे पाऊस पडला तर आमच्याकडे नाही पडत आमच्याकडे तर तुमच्याडे नाही पत चालू आहे, म्हणजे कधी खूप उष्णता, कधी अचानक पाऊस तर, कधी थंडी कमी पडते. हे सर्व हवामानाचे बदलच आहेत, आणि त्याचे परिणाम पण माणसांवर होत असतात.
हो हो.
हा
हवामान बदलल्यामुळे कि म्हणजे आपल्या, ह्याच्यावर नुकसान होत, सगळयाच, म्हणजे आपल्या शरीराशी संबंधी असो, किंवा आपले जे आसपास सराउंडिंग, म्हणजे आजूबाजूला जे काय असतं ते, सगळंच बदलतं ना. पूर्ण म्हणजे
हो.
हे वाढतं ना, आपलं पल्युशन वाढत, प्रदूषण पण वाढतं हवामाना मुळे
पृथ्वीच्या तापमानात म्हणजे दीर्घकाळ होणारी वाढ, आणि त्यामुळे म पाऊस वारे तो आणि, निसर्ग चक्रात होणारे बदल, हे एकदम आत ती वेगाने तर होतात, नाही तर अती कमी वेगाने तर होत असतात, आणि यामाग प्रमुख कारण म्हणजे, अ पूर्वी जे लोक म्हणजे, आता पण करत आहेत, की जंगलतोड अति जंगलतोड करत आहेत, वाहनामधून होणारे प्रदूषण, मोठमोठ्या कारखान्यांचा धूर जीवाश्म इंधनाचा जास्त वापर, आणि प्लास्टिकचा अतिरेक, ही अशी काही मुख्य कारणे आहेत, की ज्यामुळे आपल्या हवामानावर खूप परिणाम पडतो याचा, वाईट परिणाम.
हम हम.
कारण जंगलतोडीचा हवामानावर परिणाम, झाडे हे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. आणि झाडे कमी झाली तर वा वातावरणामध्ये कार्बन डाय ऑक्साइड वाढतो, आणि त्याच्यामुळ मग आपल्या पृथ्वीचे तापमान हे अधिक वाढतं. त आधी उष्णता, अतिउष्णाता होऊन जाते ना, लिमिटच्या बाहेर
हो हो, आधीपेक्षा किती जास्त ती उष्णता वाढलेल हाय ना, म्हणजे आधीच्या काळात जे होत, त्यापेक्षा जास्ती वाढलेलंय. म ते जे तुम्ही म्हणताय ना, की आपण झाडं बिड जे
हं, अठ्ठावीस अंश सेल्सिअस राहत होतं ना, पूर्वीच्या काळी आता बावन, पंचावन्न, छप्पन्न अंश सेल्सिअस म्हणजे हे खूप दुपटीचा परिणाम पडतो याच्यावर.
आणि हे आधी झाड कट करतात, आणि मग लोकांना त्याच्यासाठी प्रोत्साहन करतात, की एक एक म्हणजे हे लावा तरी, झाड तरी लावायचं, अरे ह जगवा. एक लावा झा झाड लावलं की, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या ह्याच्यात, तुम्ही कट करतात. फक्त कशासाठी, तर तुम्हाला बिल्डिंगस बांधायची आहेत, तुम्हाला घरं बांधायची आहेत. तुम्हाला जंगल्स कापून टाकायचे हे आहेत, सगळ जंगल कापून टाकून तुम्हाला काय फायदा मिळणार आहे, कुठे तरी ठेवा ना. कुठेतरी ठेवलं तर, हा माणूस जगेल तर स्व छ हवा मिळेल त्याला, ते तर नाहीच
ते जंगलतोड केल्यामुळ, अ झाडे लावा झाडे जगवा, या गोष्टीला काही अर्थच राहत नाही ना, हा. आणि याचा कस होत, जंगलतोड हे केल्यामुळ, पण शेतीवर पण याचा खूप मो ता परिणाम होतोय, कारण पावसाचे प्रमाण हे अनयमित होत ते त्यामुळे पिकांचे नुकसान होते, शेतकऱ्यांना पण आर्थिक अडचणी येतात. आता लेटेस्ट सध्याची कंडिशनच अशी आहे की काही भागांमध्ये पाऊस हा अति पडलेला आहे. तर काही भागांमध्ये आणखीन पाऊस नाही मग त्यामुळे त्या लोकांची पेरणी थांबली. पेरणी थांबल्यामुळ कस असतं उत्पन्न निघत नाही आणि ज्या ठिकाणी पाऊस पडला इथ पीक ज्याने कुणी पेरणी केलेली असेल आता तिथं जर नाही परत पाऊस पडत तेऱ आर्थिक नुकसान खू झालं कारण बी बियाणे खूप महाग महाग असतात् ते सगळ्या गोष्टी सहकार्य णे केल्या असतात. आणी ते एकदम जर म्हणजे ह
हो. तुमचा आवाज येत नाही ओ.
आता येतोय.
तुमचा आवाज कट झाला होता आता मध्ये हो हो आता हा आला
येतोय ह आणि याचा परिणाम माणसांच्या आरोग्यावर पण खूप तो मोठा होतोय ना कारण उष्मा घातानी पण आपण बघतो बातम्या मध्ये वगैरे उष्मा घाताने एवढे बळी गेले तेवढे बेळी गेले. कारण माणसाच्या शरीराला अतिट पण सहन होत नाहीत. आणी मग स्वसणाचे आजार, डेंगू, मलेरि या सारख्या रोगाचे पण प्रमाण खूप च वाढलेले आहे कारण प्रत्येक ठिकाणी हॉस्पि हॉस्पिटलमध्ये जे काही पेशंट जातात ते डेंगूचे, मलेरियाचे हे
डेंग्यू मलेरिया बरोबर. हम्म बरोबर हवामान बदलण्यामागे पण आप आपणच हे दोषी आहोत आपण माणस दोषी असतो ह ना हवामान बदल आहे. कसं काय आहे म्हणजे सगळं काय आपल्यामुळेच आहे. आपण झाड कापतो किंवा
बरं.
आपण ज्या काही गोष्टी त्यासाठी रिलेटेड आहेत ते व्यवस्थित ठेवत नाही. आणि त्याच्यामुळे आणि आ आ म्हणे ना आता म्हणतात ज्या ठिकाणी पाणी कमी आहे बघा पाणी कमी आपल्याला पाण्याची टंचाई आहे तिथे म्हणे पाणी वाचवा. पाणी वाचवा अरे पण तुम्ही त्या पाण्यासाठी व्यवस्थित त्याचा उपयोग तर करा. एका ठिकाणी एक माणूस जर पाणी वाचवतो. तर दुसरा माणूस तर वेस्ट करतो ना वाया घालवतो. पाण्याला हे काही. झालं तरी आता हे झाडं लावा झाडं कापा एक पौधा देश के नाम काय काय चालले त्यांचे नारे चाललेले आहेत पण त्याचा काही उपयोग नाही आहे त्याचा काही उपयोग नाहीे.
बरोबर आहे ते.
हम्म.
आधीच झाडं नाही तोडले तर झाडे लावा झाडे जगवा हे म्हनायची गरजच पडत नाही ना माणसांना
गरजच नाही पडत बरोबर. आणि एकाने असं करून काय फायदा नाही ना एका एकाच व्यक्ती व्यक्ती केलं किंवा अस चार व्यक्ती सगळ्यांनी ते केलं पाहिजे सगळ्यांनी ते फॉलो केलं पाहिजे. तरच ते कुठेतरी त्याचा म्हणजे लागेल क हा बाबा चला ठीके सगळ्यांनी फॉलो केलं सगळ्यां त्याच्यात हा हे केलेलं आहे.
आता चार माणसांनी झाडं लावली आणि आठ माणसांनी जर झाडं तोडले तर मग ते काय
हो तेच हा मग तेच माझं म्हणणं तेच आहे की चार लोक लोकांनी झाड लावला आणि एका वर्षभर होत नाही त्या त्या झाडाला लावून त्या दुसऱ्या वर्षी ते कट करतात
हो बरोबर आहे आणि समुद्रावर पण याचा परिणाम होतोय कारण हि नद्या वि चालल्या समुद्राची पातळी पण वाढत चालली आणि किनारी भागांना धोका हा मोठ्या प्रमाणात निर्माण होत चाललेला आहे ना आता हवामान बदल रोखण्यासाठी पण आपनाला ते म्हणतात ना जास्तीत जास्त झाडे लावावीत झाडे लावावीत करणार आप आपण काही नाही करू शकत ना पाणी आणि वीज वाचवायचं परत सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी करावा पण आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक दोन दोन चार चार गाड्या आहेत आणि प्लास्टिकचा कमी वापर करायच्या ऐवजी लोक म्हणजे प्लास्टिक चा अतिवापर करत चाले म्हणजे पुनर्वापराला प्रोत्साहन दिले ना लोक आणि प्लास्टिक अति वापरणे हे खूप प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यामुंळ हवामान हे खूप प्रमाणामध्ये दूषित झालेलं आहे आपलं
पण ते कस ना प्लास्टिकचं कस असतं प्लास्टिक एकदा किती वेळा बॅन झालेलं आहे पण परत बॅन होऊन परत चालू केलं प्लास्टिक तुम्ही का ना की रिसायकल होऊ शकता ना ते प्लास्टिक तशा प्रकारे करा बिन प्लास्टिक चं तुमच चालतच नाहीय किती प्रदूषण वाढलेलं आहे आपल्या देशात किती वाढलेलं आहे
आता दिल्ली ह्या ठिकाणी तर आपण बघतो दिल्ली या ठिकाणी आता आपण बात म्यामध्ये बघतो ना तिथं अक्षरश माणूस दिसत नाही समोरासमोर असलेलं सुधा एवढं प्रदूषण आहे
खरंय खरंय
मुंबई या ठिकाणी पण अति म्हणजे लोकांची धावपण म्हणजे शहरी भागामध्ये लोकांच खूपच हवामान बदललेलं आहे कारण खेडेगावामध्ये कसं आहे थोडंसं हवामान व्यवस्थित आहे नॅचरली हवा मिळते सगळ्या गोष्टी नॅच रली खेडीगावामध्ये अजूनही उपलब्ध आहेत पण सिटीमध्ये अस झालंय की ते चार घर म्हणजे रूम मध्येच राहायचं तिथंच सगळ्या गोष्टी आहेत बाहेर गेलं तर प्रदूषण घरात आलं तिथं कोंडून बसल्यासारखं बसायचं त्यामुळे पण वातावरण म्हणजे खूप दूषित होत गेलं ना त्यांचं पण आणि सरकारने काय ते प्रदूषणावर नियंत्रण जंगलाचे संरक्षण नवी नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन
काय नाही तुम्हाला मी बेस्ट एक्झाम्पल सांगू का आता तू आपण ह्या विषयावर बोलं तो थोडासा डिस्ट्रॅक्ट करते मी आता जे आता ऍट प्रेंजेंट चाललेला हाय एज्युकेशन वरती शिक्षणावरती जो प्रोटेस्ट चालू आहे दिल्लीमध्ये जंतर मंत त्याच्यावर काय चाललंय ते बघा बघित लं ना तुम्ही काय चालंय सरकार काहीही करणार नाही सर सरकारला काही मतलब नाही सरकार स्वतःच मारहाण करते मुलांवरती सरकारचा काहीही नाही हेच्यात कि सरकार कोणाला काय म्हणजे आपल्या
पब्लिकसाठी काय करते हे सरकार सरकारचं काही लेणं देणं नाही त्याच्यासाठी
आता झाडे तोडण्यासाठी पण सरकारच्या लोकांचा पण मध्ये हातभार असतोच ना असं थोडंच कोणी पण कुठे जाऊन झाडं तोडू शकतो
पण सरकारला त्याच काही लेणं देणं नाही एका बिल्डरने जर घेऊन गेला कागद साईन केलं की लगेच तोडतात ना झाडं किंवा त्याला बिल्डिंग बांधायचं त्याला मॉल उभं करायचं आहे त्यासाठी तो जातो सरकारकडेच जातो ना परमिशन घ्यायला
हो बरोबर आहे आणि ते देतात पण परमिशन
हा मग तेच ना मग सगळ्या बाबतीत नाही सरकार तेचा पण फायदा असतो ना कुठे ना कुठेेतरी ते आपला पण फायदा बघतात आणि म्हणूनच कुठे ना कुठे डिसिजन घेतात. तेना काय पडलय आपली आपली आपला देश कुठे चाललाय कोणत्या दिशेत चालले लाय प्रदूषण जास्ती आहे कि हवामान बदल्यामुळे लोकाचं काय होतय लोकांचे काय हाल होतात. त्यांना काही लेणं देणं नसतं तेच्यात असं.
आणि ते आता गंभीर विषय पण झालेला आहे. तापमान दुष्काळात इनिमित पाऊस मना चक्रीवादळे उस ष्णतेचा लाटा हे म्हणजे सगळचं बदललेलंच आहे ना.
बरं बरं. चला म तुमच्याशी बोलून बरं वाटलं हो हो चला ओके.
धन्यवाद.